हॅलो दिदी ह तुम्हाला माझा आवडज येतोय.
हा येतोय येतोय.
ओके तर मला तुम्हा तुमच्यासोबत ना थोड गरीब कसा? घडतो त्याच्यान करायचं होतं तर तुम्ही फ्री आहात.
हय.
मला सांगतो शेतकरीला जगात हा. ओके चालेल तर आपण स्टार्ट करूया. तर तुम्हाला माहितच असेल की ज्यांताा हो तो शेतकऱ्यामुळे होतो आणि शेत. कराला जगाचा पो पोशिंदा असं म्हटलं जात. कारण तो आपलं पोषण करतो आपल्या इतभर पोटांसाठी भरपूर धान्य. शिकवतो तो दिवस रात्र एक करून आपल्यासाठी धान्य बनवतो आणि तो खायला देतो म्हणजे असं आपण फक्त आपल्याला म्हणता येईल शेतकरी शेत तरी काय काम करतो फक्त पिकवायच तर आहे आणि नेऊन विकायच तर आहे. असं आहे पण तुम्ही देऊळ बंद पिक्चर म्हणजे कि चित्रपट बघितलाचिला. त्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या तुम्हाला समजेल की काय? हमी भाव काय आहे शेतकरी म्हणजे शेतकरी तुम्हाला त्या समजेल अस मला थोडक्यात सांगता येईल आणि शेतकऱ्याबद्दल ब ताना आपल्याला शब्द असपुरे पडतील असं मला तर वाटते बरोबर ना. आता आपण शेतकऱ्याला खूप
हम्म आमही स म्हणजे आम सास सासरी शेती करतय आम्ही सुद्धा श तसकते.
क चाले.
आमचं साईट कोकण असल्यामुळ क नाही ह. आमच्या साईड कोकण असल्यामु आमच्या इथ भात हा भात नाचण जास्त प्रमाणात पिकते.
ह. हो तर एखा दुसऱ्या दिवशी म्हणजे व्यवस्थित किंवा पाऊस आता पडतोच असं झालं पण आता आपण बघत आहोत. कि वातावरण किंवा आपला ऋतू आपल्याला म्हणजे आपण वातावरणाशी म्हणजे निसर्गाशी अ थोडं लांबून म्हणजे चेंज होत आहे. योग्य प्रमाणात जसा पाऊस पाहिजे आपल्याला जसं ऊन पाहिजे तसं आपल्याला त्या टाइमला भेट वाटत नाहीये पण तुम्ही तुमच्या इकडे पाऊस पडतोच असं असत पण एखाद दुसरा्या वेळी पडला नाही किंवा तुमच पीक आलं नाही तर तुम्हाला देखील विचार येतो म्हणजे की काय पीक वगैरे आलं नाही. किंवा शेतकऱ्याला लगेच टेन्शन येतं.
होय आता सध्या तसंच झालंय की पाऊस नाहीये. आणि तरव आता जे भात लावणीसाठी तरव पेरले जातात का नाही ते, सर्व पेरायला आता पाऊसच नाही लई टेन्शन आलंय एकेकानी पेरल्यात त्यांना आता पाणी नाहीये वाळायचे टाईम आलये, आणि आम्ही अजून पेराय नाहीये तर आम्हाला पाणी नाही आणि पेरू कशावर असं झालंय. नुसता माणसानी असं नुसता आभाळाकडे डोळे करून पाऊस पडावा असं इच्छा आहे प्रत्येका नाही तर मग काय वर्षभराचं नुकसान त्यांना पडून पण आम्हाला उपयोग होत नाही.
आणि हे एका सामान्य माणसाला किंवा साधारण माणसाला पण सांगायचे झालं तर याची माहिती तो म्हणतो की काय एखादा जॉब करण्याेक्षा शेती सोपी आहे, शेती कोणीही करू शकतो पण शेती जी कृषी उत्पादने वापरली जातात जी योग्य प्रमाणात किंवा कीटकनाशके असू दे योग्य प्रमाणात म्हणजे अस आता बघत आहात आपण की शेती करताना अ मान नुस केमिकल वगैरे वापरत आहेत जेणेकरून, कॅन्सर सारखे रोग होत आहेत आणि फळे वगैरे असू दे, आता म्हणजे एखाद फळ आंबाच घ्या, आता सीझनल फळ आंबा आहे. आंबा जर तुम्ही केमिकल मधून एका दिवसात तो लगेच कलर चेंज होतो किंवा मोठा होतो. म्हणजे झाडावरचे फळ देखील किंवा शेती देखील खूप केमिकल द्वारे फास्ट पिकवली जाते पण शेतकरी हा असा आहे म्हणजे रियल शेत करी जो खरच घाम गाळ सकाळी उठल्यापासून शेतात पहाटे पहाटे जातो, पेरणी करतो.
कसं होतय सांगा. आमच्याकडून शेतकऱ्याकडून कनी कच्चा माल विकला जातो. तो फुड जाऊन केमिकलमध्ये घातला जातो. इथून येताना त्यानी कच्चेंच आंबे घेऊन जातात. आणि फुढं जाऊन मग ते केमिकलमध्ये घालून त्यांनी मिसळतात यात शेत कऱ्याची चूक नसते व्यवसायिकची चूक असते.
एकम बरोबर म्हणजे भेस ते तयार होते म्हणजे प्रॉपर आपण आपण म्हणजे कस आपण बोलतो ना, करतो किंवा आपण काय सांगतो की शेतकऱ्यांनी पिकवलेल आहे आणि आप ल्याला हे केमिकल मुळे खराब लागले किंवा केमिकल केमिकलमुळे झाले आहे तर आ पण शेतकऱ्याकडे बोट करतो पण शेतकऱ्याची मेहनत ही कुणालाच दिसत नाही आपण सहजासहजी म्हणून जातो. शेती करण सोपं आहे किंवा कोणीही शेती करतो एखादा बिझनेस करण्यापेक्षा किंवा व्यव साय करण्यापेक्षा, एखादी नोकरी देखील करण्यापेक्षा शेती हे खूप सोप्पं आहे असं म्हणतात. पण सकाळी पहाटे लवकर उठुण
हम्म उठ ना म्हणा परत शेतकरी असं आहे की शेतात उन्हात, ऊन असू दे, पाऊस असू दे वारा असू दे थंडी किंवा ऊन किंवा पाऊस म्हणून त्याला चालत नाही. आता भात ताची रोप केली जाते भर पावसात त्याला चिख्खल करून लावलं जातं.
हो पाउ भारतासाठी पाऊस इम्पॉर्टंट असतो ना म्हणजे जास्त पावसात देखील शेती पिकली जात. ते
पिकली जाते आणि त्यात भांगलायला म्हणा नाहीतर काही सुद्धा असू दे ते भर पावसातच केलं जातंय भाताची कामं आणि आपल्या इकडं पावसातनं बाहेर जायचं म्हणण्यावरंनं माणसं काही छत्री किंवा रेनकोटचा वापर पर करत्यात, तसं शेतकरी माणसं तशी उपयोग करीत नाहीत तेनी पोत्याची अशी खोळ केली जात्या आणि त्यातून मग
लागेल पाऊस कपडे काय घरी येऊन चेंज करायची दिवसभर आहे अशीच भिजूनच काम कराय लागतय
तेव्हा म्हणजे ते एक बघ ना होय आणि आपला देश अस हो आणि आपला देश कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो आणि सगळ्यात जास्त शेती ही भारतात होते असं देखील म्हणतो म्हणजे शेतीचं प्रमाण हे भारत तात आहे अस देखील आपण म्हणतो
आहे भारतात आपले शेतकरी आहेत सोडा जास्ती खरं माणसासनी शेतकऱ्याची पण किंमत नाही आहे आपण एखादा अन्नच म्हणा लगेच टाकतो पण ते तयार करायला माणसाला किती वेळ लागलेला असतोय शेतकऱ्याला हे शेतकऱ्याला माहिती त्याच्यासाठी पाच सहा महिने घालवाय लागतय तेजी भांगलन ते व्यवस्थित येवूस्त्वर त्याला पाणी म्हणा, तेज व्यवस्थित कीटकनाशक के म्हणा अ त्याला पूर्ण ते भात लावल्यापासन ते ते कापुसतोपर्यंत ते अस कापल्यानंतरपण ते पूर्ण माणूस तर त्याची हे कराय लागत्या व्यवस्थ
हो आणि असं पण म्हणतात ना की मातीला मीठ फुटणे किंवा मातीमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे पाणी देखील क्षार क्षार पाण्यात ते क्षार देखील जास्त झाले तर मातीला मीठ फुटत आणि त्यामुळे पीक देखील येत नाही म्हणजे उत्तम प्रमाणात पाणी देखील जी औषधे असतात किंवा किटकनाशके असतात, त्याला आपण केमिकल म्हणू शकत नाही पण जे योग्य प्रमाणात जी औषधे असतात म्हणजे पिकाला देखील औषध जस आपण खतपाणी म्हणतो आपण जस खाण्यासाठी अन्न खातो तसे हा एखाद्या म्हणजे शेत कऱ्यासाठी देखील अ म्हणजे खत पाणीसाठी जी आवश्यकता असते ती कमी क किंवा अधिक प्रमाणात झाली तर लगेच पिकाची नासाडी चालू हो ते किंवा पिके खराब होतात. वाढीस लागत नाहीत आणि त्यानंतर मग जे आपण मेहनत केलेली असते पाच सहा महि महिन्याची मेहनत ही एका दिवसात किंवा एक एक पंधरा दिवसात वाया जा ते आणि आपल्याला ती चूक वर्षभर भोगावी लागते.
लागते आता सांगायचच गेलं तर तुम्हाला सांगू दोन वर्ष गेल्या वर्षी न्हव ते तेज्या मागल्यावर्षी भात लावलं होत रोप वगैरे सगळं चांगलं आलं आणि खत टाकलं गेलं ते वाढीसाठी खत टाकाय लागतय, औषध टाकाय लागतय खत टाकायच्या टायमाला पाऊस गेला खत टाकलं आणि पाऊसच गेला होत तेवढं दहा ठीके व्हायचं तिथ चारच ठीके की आलं हाय हे पदरात घ्यायला लागलं. गेल्यावर्षी पण तसंच झालं पहिला कसं भात ला वायच्या आदी म्हणजे जिथं तरवा पेरला जातोय ती जागा पेट वली जात्या ती तरवा अ पेट पेटवल्याशिवाय त्या जागेत येत नाही र म्हणजे तरवा तो उगून आणि म्हणजे तरवा आला की नंतरन मग ते चिकलात एक एक काडी मांधली जात्या खरं तेच्या आधी तो तरवा एका ठिकाणी आणला जातोय ते मे महिन्यापासूनच पाऊस झाला ते पाच पेटवायला जागा हे जा हे राहिले नाही पे पावसान पेटेल कसा पास पाच मिनिटं थांबायला तयार नव्हता गेल्या वर्षी
नाहीच की आणि ज्यावेळी... हो अगदी बरोबर ह्या वेळी म तेच म्हटलं की निसर्ग आपल्याला साथ देत नाही आणि ही निसर्गाची.... त्याची देखील चूक नाही कारण मानवाने जश्या चूका... चूका केल्याचं आहेत की प्लास्टिक वगैरे असू दे जे पण असं न कुजणारे असू देत ते नदीत टाकणे किंवा... नदी दूषित करणे त्यामुळे वेगवेगळे रोग जस की कोरोना पूर भूकंपा.... भूकंप आणि मे महिन्यात पाऊस जून महिन्यात हिवाळा म्हणजे पूर्ण पूर्ण सगळं टाईम... टेबल जे ऋतूच टाइम टेबल आहे तेच चेंज झालेलं आहे आणि वेगवेगळे रोग असू देत ते हा...
होय आता मिरग आता आणि दोन दिवसांन संपतोय... आतापर्यंत माणसांच तरव पेरली जात्यात खर अजून हे नाही आहे... पाऊस नाही हाय पाऊस नाही हाय कधी पेरायच कधी आणि येणार कधी ते मग...
हा मग ह्या शेतकऱ्याच्या ज्या... मोठमोठ्या समस्या आहेत हो ज्या समस्या आहेत... त्या लोकांना छोट छोट्या वाटत्यात किंवा परत उगवेल किंवा परत अ... म्हणजे अन्नधान्य येईल किंवा... थोडचं पैसे गुंतवणूक केले असतील त्यांच्यावर काही कर्ज नसेल अश्या लोक.... लोकांना वाटतंय त्या पाठी माग असणारी मेहनत किंवा कश्ट... त्या पाठीमाग असणाऱ्या अडचण्या समस्या असं अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते... तेव्हा कुठ त्यांच्या शेतात... पीक येतं आणि ते पीक व्यवस्थित रित्या आल्यानंतर त्याला योग्यरित्या हमीभाव देखील... किंवा किंमत देखील मिळत नाही मार्केटमध्ये आणि मग डुबलीकेट किंवा... तुम्ही बोलला तस केमिकल म्हणजे शेतकऱ्यांकडून योग्य अन्नधान्य... पुरवठा केला जातो आणि तिथून जो व्यावसायिक असतो. म्हणजे तो बिझनेस मिल च असतो थोडक्यात... तो म्हणजे असं डुपब्लिकेट किंवा केमिकल करून आपल्याला देतो असं म्हणता येईल. आणि त्याचप्रमाणे हे... सर्व श्रेय म्हणजे जे कष्ट असत ते अ शेतकऱ्याकडे असून डुपब्लिकेट केमिकल... वगैरे असतो हे व्यवसायिकडे असून हे दोन भेसळयुक्त करून आपल्यापर्यंत पोहोचवल जात... आणि आपण ते अन्न पदार्थ खाऊन विविध रोगाला आपण... बळी पडतो त्यामुळे मला अस हा... त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याकडूनच खरेदी करावं... शेतकऱ्याचा मान करावा आणि आप... आपला देश कृषी प्रधान आहे त्यामुळे त्याच्याकड लक्ष ठेवाव आणि अन्नाची नासाडी कधीही करू... करू नये कारण एकेक... एका ठिकाणी आपण बघत आहोत की अन्न मिळत नाहीये आपण अन्नासाठी धडपड करतो... आणि आज जे केलं आपण जे काम करत... करत आहोत किंवा काम करणार आहोत भविष्यामध्ये शिक्षण घेतो ते पैश्यासाठीच घेतो आणि पैसा तो... आपण काय करतो तर अन्नच आणतो अन्न वस्त्र निवारा... ह्या मुलं मानवाच्या मूलभूत गरजा आहे... तर त्यामुळे शेतकऱ्याची देखील म्हणजे आदर केला पाहिजे असं मला वाटतंय...
होय...
तर थँक्यू तुम्ही माझ्याबरोबर खूप छान डिस्कशन केला शेतकऱ्याबद्दल तुम्ही छान सांगितला... त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
असू द्या...
आता ठेवू...
हा ठेवा..